हॅलो हॅलो
बोल ना
हा तर मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे
सांगा
अम जंगल प्राण्यांविषयी जंगली प्राण्यांविषयी तर जंगली प्राणी म्हणजे मानवाच्या संपर्कशिवाय नैसर्गिक वातावरणात जंगल जंगले वाळवंटी किंवा गवताळ प्रदेशात राहणारे प्राणी हे प्राणी निसर्गाचा स समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात प्राण्यांच्या अवि अधिवानुसार अधिवा सानुसार आणि आहारानुसार त्यांच्या त्यांच्यामध्ये अनेक प्रकार वाढतात समज ना.
हा ह.
तर बघा अं जंगलाचा राजा म्हणजे सिंह. सिंह हा जंगलातील सर्वात शक्तिशाली शिकारी मानला जातो. तुम्हाला तर स सिंहाच्या बद्दल माहितीच असेल.
हो बिलकुल ना माहित आहे ना आम्हाला.
बरं तर मी. तुम्हाला जंगलातल्या राज सिहाबद्दलची माहिती सांगते.
बरं बरं सांगा.
सिं सिहची डकाळी तब्बल वीस ते चोवीस किलोमीटर पर्यंत कूल. आफ्रिकन आणि. आशिया सिंह असे त्याचे मुख्य प्रकार होत आहेत. भारत. विशेषत गुजरातचे गीर राष्ट्रीय उघ्यान हे. आशिया आशिया सिंहांचे एकमेव नैसर्गिक. आश्रयस्थान आहे. समजलं तुम्हाला एवढं.
हो समजलं ना.
आता मी तु अ.
बाकी पुढे सांगणार आहे का.
हो आता मी तुम्हाला वाघाबद्दल सांगणार आहे.
बरं सांगा.
वाघ हा आपल्या अंगावरील काड्या पट्ट्यांमुळे ओळखला जातो. हा मारजार. कुळातील. सर्वात मोठा आणि मजबूत प्राणी आहे. वा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून. महाराष्ट्रामध्ये प्रदेश आणि इतर राज्यात अनेक वाघ्य प्रकल्प आहेत. ठीकय तुम्हाला तर माहितच असेल वाघाबद्दल.
हा थोडं बहत माहित आहे आणि थोडं बहत तुम्ही सांगत आहे.
अच्छा अच्छा आता मी तुम्हाला हत्ती बद्दल सांगणार आहे.
बरं सांगा कि.
ह. ती ह. जमिनीमधील सर्वात मोठा मस्तन प्राणी आहे. हे प्राणी अतिशय हुशार आणि. कडपात राहणारे असतात त्यां. ची सोड हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे..
अच्छा.
तर आता हत्ती तर तुम्हाला माहितच असेल कस असते तर.
हो हत्ती मी बघितला खूप मोठा असते.
आं.
झू मध्ये.
अच्छा अच्छा कोणत्या जू मध्ये बघितलाय तुम्ही.
हंदोर्ज.
त्या दधुमध बघता तुम्ही सगळं मला माहित आहे.
हो ग तिथं सगळेच प्राणी होते.
अच्छा तर तु मी तुम्हाला आता चित्त्याबद्दल सांगणार आहे.
बरं बरं सांगा.
हा जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे तशी नव्वद ते. एकशे एकशे दहा किलोमीटर वेगाने धावण्याची त्याची क्षम. त्याच्या अंगावर काळे टिपके असतात
अच्छा
हम्म तर आता मी तुम्हाला श शाकाहारी प्राण्याबद्दल सांगणार आहे यात प्रमुख घ्याने घरणे येतात अ हळण्याच्या विविध प्रजाती कसे अ की चितड सांबार आणि काळवीट अ गवताड प्रदेशात आणि जंगलात आढळतात हे प्राणी जंगलातील अन्न साखळीचा मुख्य भाग असतात अ अन्न साखळी म्हणजे पोटचेन
अच्छा अच्छा कळलं
ह तर महाराष्ट्रात वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी अनेक अभया्य आणि रा य उद्याण आहे जिथे हे वन्यजीव नैसर्गिक वातावरणात सुरक्षित जीवन जगतात
अरे वा
तर तुम्हाला मी अधिक माहिती सांगणार आहे
सांगा ना ऐकत आहे मी
बरं
बघा वन्यजीव म्हणजे आता मी वन्यजीवाबद्दल सांगणार आहे तुम्हाला वन्यजीव म्हणजे पाळीव नसलेल्या प्राण्यांची प्रजाती परंतु त्यामध्ये सर्व जीव समविष्ट आहेत ते म्हणा म्हणा मानवाने ओळखल्याशिवाय एखाद्या भागात वाढतात किंवा जंगला जंगलात राहतात ठीकय पहिलं वाळवंट मैदान गवताळ प्रदेश अ वुडलँड्स जंगल जंगले शहरी भाग आणि इतर केत ्र या सर्वांमध्ये वन्यजीवांची वेगळी प्रकार आहेत समजलं
होा समजलं
हा शब्द सामान्यत मानवी घटकांमुळे अस्पृश्य असलेल्या प्राण्यांच्या स संदर्भात वापरतात परंतु बहुतेक शास्त्रज्ञ सहमत आहेत की मानवी क्रियाल हम् क्रियाकलापांमुळे वन्यजीव प्रभावित होतात
अच्छा छान माहिती सांगतय तुम्ही आम्हाला
काही वन्यजीवन मानवी सुरक्षा आरोग्य मालमत्ता आणि जीवनाची गुण गुणवत्ता धोक्यात आणतात तथापि अनेक प्रा वन्य प्राण्यांना अगदी धोकादायक प्राणी मानवासाठी मोलाचे आहेत हे मूल्य आर्थिक, शैक्षणिक किंवा भावनिक स्वरूपाची असू शकतात. दोन हजार वीस या वीसच्या जागतिक वन्य जीव निरीशा लिविंग प्लनेट अहवाल आणि प्राणीशास्त्रीय सोसायटी ऑफ लंडनच्या लिव्हंग प्लॅनेट इन इंडिस्कुनासार मानवी क्रिया कल्पा कलाप विशेषत विशेषता अतिउभा उभोग लोक-लोकसंख्या वाढ आणि अ सघण शेती यांचा परिणाम म्हणून अ एकोणविसशे साठ एकोणविसशे ऐंशी पासून जागतिक वन्यजीव लोकसंख्या
सिक्स्टी एट पर्सेंटने कमी झाली आहे.
अच्छा!
तरी मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगितली आहे तुम्हाला माझी माहिती ऐकून कस वाटलं सांगा मला?
मला तुमची माहिती ऐकून खूप सुंदर वाटलं खूप छान वाटलं मन अगदी प्रसन्न झालाय माझा.
अच्छा! तर तुम्हांला-तुम्हांला प्राण्यांव्यक्ति प्रेम आहे का?
हो आहे ना माझ्या घराजवळ एक आहे मोफी त्याचं नाव आहे. डॉगी, डॉगी, मोफी, मोफी.
मोकीच नावच‌ गंड.
मॅक्सी नाही मोफी.
मोफी आहे का? हां.
अच्छा तर तो मला खूप आवडतो आणि मला त्याचा खूप लाड येते आणि तो पण मी जेव्हा त्याच्या जवळ जातो तो भुकत नाही माझ्यावर काही तो सर्वांवर भुकते बघ. कारण की तो मला ओळखते आणि त्याला माहित आहे. मी त्याला प्रेम करते म्हणून.
अच्छा! अजून प्राणी तुम्हाला कोणते आवडतात म्हणजे तुमचे फेवरेट प्राणी?
ते कारण ते माझ्यावर भुकत नाही म्हणून.
म्हणजे तुमच्या वरच्या भुकत नाही त्यात तुम्हाला आवडते.
हो ना बिलकुल.
अच्छा! कोन तुम्हाला? कोणते प्राणी आवडते? मला मला पीकॉक आवडते. कारण पीकॉकच मतलब मयूर होते म्हणून मला पीकॉक आवडते.
अ खूप चांगली गोष्ट आहे.
तर
प पिकॉक तर मला पण आवडते कारण की ते पावसाळ्यामध्ये नाचतात ना म्हणून.
हां तर ते असते ना मोराची मोराचा पिसारा सगळ्यांना त पण मोराचं उघडं पडलेलं ढुंगण कोणालाच नाही दिसत.
जेव्हा त्यांचा पीसारा फुलतो तो खूप सुंदर वाटते.
अच्छा तर तेच म्हणताय मी. मोराचा पिसारा खुललेला सगळ्यांना दिसतो पण उघडी पडलेला ढुंगण कोणालाच नाही दिसत.
तुम्ही कधी मोर पाहाला आहे का?
हम्म मी सांगतो ना तुम्हाला मी इथं गेली होती कुठे आपलं हे ताडोबा
अच्छा ताडोबा मध्ये मोर दिसतात का तिथं तर वाघच दिसत.
नाही नाही मोर पूर्ण प्राणी असतात.
अच्छा कोणत्या कलरचा मोर बघितला तुम्ही?
आपला जो नॉर्मल रंग निळा कलरचा त्यांनी पिसारा फुलवला होता आणि तिकडून मोर आला होता मोरणी नाचत होती तर तिथून मोर आला होता तर मोर आणि मोरणीला आवाज दिला
हा
तर ते खूप त्यांचा आवाज खूप मधुर असते
अच्छा मी तर व्हाईटवाला मोर सुद्धा बघितला
मी तिथे सगळेच प्राणी बघितले आसवल सांबार
अच्छा मी पण पाहिले सगळेच प्राणी
तर ते प्राणी खूप छान होते.
अजून तुम्हाला अं कबुतर नाही आवडत का
कबुतर हो कबुतर म्हजा कावळा फेवरेट आहे माझा
हा कावळा का बर तुमचा फेवरेट हाय
कावळा न चिमणी चिमणी ना कावळा कारण जेव्हा मा आमच्या घरी पहि जुनवाला बाथरूम होतं ना तर त्याच्यामध्ये घरटं बनवायची चिमणी
अच्छा बरोबर ठीक आहे मग उद्या जाणून घेऊया हा ठीक आहे